जेवण करत काय केलं स्वयंपाकाला.
हा.
स्वयंपाकाल काय केलं? हाव का?
हा. तब्यत बरी नव्हती.
हाव का?
तुम्ही पण आत्ता उपमा केला.
हा.
आता म्हणती कर लगेच स्वयंपाक खायला.
अ.
आता लगेच कर म्हण ती स्वयपाक ली खायला दे मला.
हव का? एवढी बुक लागली सगळी.
हम.
तुम्ही काय लिहायचंय.
हा ते एरियाच कार्ड.
अग
नाही ते
अगं तेच लयच कार्य स्वाध्यायचं ते ना. केलयते कार्ड नाहीये. ते प ते काल झाड नाही लावल परवाच्या दिवशी कालच काल हाव ना झाडा वरती चिटकवायचंय ते.
तथं जाऊन?
हा ते झाडा पाशी फोटो काढायचे आहेना.
तिथं जायचं का म आता?
आता नाही अजून टाईम आहे ते दोघ जण जातीन. ज्ञानेश्वर अन ते हम्म. हेच करायचं. काय करतय हा.
हा नेट संपून टाकलं तुम.
काय संपलं?
नेट.
कोणाचं?
गायत्रीच.
गात्रीच नेट म्या कुठं संपवलं.
सगळ संपल आता.
मग आता?
हा आला न काॅल आता काय माहिती. चालत असनत असलं तर चालु द्या.
कॉल चालतो ना.
हा काय लावूनच पाहिला लागतो का नाही लागला.
हा, हा. हो की.
म आता काय करु राहिले, आता काय करतेय स्वयंपाक?
आता आ वरण, भात लावते.
हम्म, हम्म वरण, भात लावते आज. हे पोळ्या करते.
हम्म
काय तर. आज सोमावार हेना.
हम्म ते बाळू लावून देतो का हो कडी? मत तो बाळू कडी लावून देईन का जर कडी आणली यांन तर?
सुताराचा का?
हा.
विचारून पाहावं लागल त्याला.
तुम्हीं राना कन करडुन विचारा.
हाव, हाव. हा, हा, हाव ना ते दरवाजे भला हे हुन राहिलान
ते दोघ घेऊन या लागल का?
हम्म.
दोन्ही आनाव लागेल का एकीकडचंच?
नाही एकीकडचीच कडी आणा लागल नाहीत म ते कोंड्याचं आणायचं नाहीत मग.
दोन्ही आणून माग?
हम्म.
दोन्ही आनु सोबतच म्हणजे चांगलं होईल.
ते असं आटकन घालायच तस आनायच.
फक्ता अडकवायच्या हे आनु? हा ना साखळीचा.
घरात ठेवलं ना हम् ते विचारून पाहते मी त्यांना ते काय म्हणत काही
हा ते करून पा पाहिले नाही तर मग दुसरा कोण नाही मग आपल्या ते रमेश मिस्तरी होते पण ते काय
हा ना नाही बाळूला विचारून पाह ना हा तेसड गतंड कडी कोंड लावता इनका म्ह हा
मी ते काकूला विचारलं पण तेव बाळूला विचारावं लागल त्याला यता का
कोणत्या काकूला
निरमाला काकुला म्हणलं पण ते म्हणे
हा हा त्याला त्याला येत काला होता बाळूला चडिकड ये सांड बात्रूमला न कलावतात विचार हो ते ते आपण लावून
विचार णा दिहा तक ला
हा
मधल्याला येन ला आवता
मग त्या इन लावता ती कडी आहे त्या ला अजून एखात दोन कडी असली तर मग ती कोंडाच लावू नाही फक्त मतम तो गोोलकोंड
ह मग ल मग आणायला हो काचा गोलकोण आणा
पाहते थांब त्यांना विचारून घेतली त्यांी ते येत तचे त्याला
नाही मीन थोड्यान जवड्या आी परत.
लागं गोल कोंडा कों कोंडा नग म्हणजे गोल.
बोलकोंड आणायचा का
हा गोलकोड चाल हा हम्म नाते कट लावा वच कोडा
त्याचा फोटो काढून घ्यावा लागण मग त्यांना पा
हा एक कोंडा आणून घ्याऊन असं
कोंडाच म्हणू त्या्यायला बटत
हा एक कोंडा म्ह ना असं ते की कढी लावायचा कोंडा
एवडा खानख
हा ते कडीी कोंड कढी आहे त्याला पण कोंडचचा नाही
बरी ऐनस तको आणनव
हा ते चांग लाग
लला खायला विला
हम्म
का पकना लागल्या
हा साहेपाकायला लागली मी आता पाणी ठेवलं औरंगभद ला होते हा सोमवार आहे आज केंद्र आहे. केंद्रल ना अमग दू बायतनल
कठ ना
काकूच्या घरी ना आपल्या घरी के्र घेतल्यावर
हा तुमच्या इथ ना
होव ना मग मा आमचे तर घेऊ ना मग केंद्र करायचं ना च.... बसून जायचं बजनाला.
हा लघकीी अंतकार तुबा घरी या लागण मग जा लागन.
मग आठ वाजता केंद्र म राहीन साडेआठ वाजेला संपून जाईन. साडेआठ वाजेला जवन खान करायचे आणि नऊ वाजता भजन घेऊ मग.
हो -हो चालत.
नाल भजनाल म हा ना म या आज क्या पाळणा आयकू. येऊन बसायचं दुस आ
हाव-हाव म्हणतोय भागत
हाव ना नुसता हखव म्हणते नि येत नाही नी काही नाही यायच ना. केंद्रात तु मास आलं की येत जा
ह दिवू साडेआठ वाजता जाऊदे.
तेणीजन सांगते मला ते म्हणते तुमी ताई तुम्ही त्यांना बोलत नाही का? तुम्ही त्यांना म्हणायचं ना
ह
मग आता नाही येत काय करत्या म्हणलं. बळजबरी पण नाही हो
हो
ह
हाव
हम्म
नेऊन दे न तुम्ही जे मतार आणचं. मतदानाच झालं का? मतदाना कगद घेऊन गेले.
हा झालं आमचं तीघाचं बी झालं.
हम्म..
सौरभचं माज न त्यांचं तिघांचचये गायत्रीचं नाही ना?
गायत्रीच अठरा वर्ष नाय आल का?
झालेलं आहे पण तिचं नाव नाही देल ना मी.
शाळेत नाव देऊन द्या आता.
हा आता काय ए
आम्ही -आम्ही देवू जानेवारीत आता
हा
ऋद्रच.
पानी उद्या येईनच सकाळी
उद्या येणार ए का?
हा उद्या सकाळी येणारे आता नाही येणार आहे.
उद्या बरं होईन उद्या सकाळी कवातर मग का- काम पटापटा होत सकाळी आल्यावर.
हा वही
काम बी आवरत्या ना.
म काम बी आवरते.
हा
हम्म तेच मग
ते रेखान फोन केला म्हणून हे करायला घेतलं म्या. नाही तर माझ कुठं डोक्यात होत ते, ते होतच नव्हतं माझ्याकडून.
को-कोणाला कॉल करा, कोणाला करा तेच चालू होतं ना मग.
रिफ्रेशच होत नव्हतं माझ्याकडून तेने आणि दोन तीन वेळेस करा म्हणे का होईन म्हणे.
आमचं झालत
ह आता उद्या मिटिंग आहे मंगळवार आहे उद्या.
कुठं आहे मीटिंग?
वाचलं नाही काय याच्यावर?
नाही नाही
पण उद्या किती वाजता काय आहे ते उद्या सांगणार ती सकाळी उद्या मिटिंग आहे ग्रामसभा
हो का? आपले कार्याबती कार्या अँप चीच का दुसरी?
नाही नाही दुसरी. आपली गट
हा हा ते ती काय म्हणे अ ते या दहा हजार रुपये याच्यातून काढून घेऊ म्हणे ग्राम संघाचेच्यातून आणि ते दोनी टेबल खूर्चा.
अगं किती दिवसात आलेलं आहे नव्ह ते आता.
हा ना मग ते तेच सांग जाऊन तेवढं घेऊन येऊ म्हणे. आणि ती भावना म्हणती भावना काय म्हणती आम्हाला चटाई आता ते कुडचा तील कुडचा टई घेऊन त घरगुती
कालाा कोून
ह मिटिंग साठी अ
का बर.
ते हिचीच हे न ती जागृत प्रेरणाची न. जागृतीची का प्रेरणा ची
डा केस भल लली त
आ
हा.
काय
ता पैसेे येले त्याच्या वर पंचावन् हजार रुपये.
हो ना तेच कळायचं हे ना मग.
पण तिचं म्हणं नाही मला घेऊन द्या मग तिला कस द्यायच आपल्या म मिटिंग साठी इथच घे ते आपल्याला.